हॅलो हॅलो हा येत येतय
ह
नाही मी विचार करतच होतो ऍपमधून म्हणजे मी लावू की तुमचा कॉल येत आहे म्हणून हा मी मग टेस्ट मध्ये गेलो तुम्हाला मेसेज करत होत की तुम्ही कॉल करा म्हणून
अच्छा मीच करून टाकला भाती तेच ते माझा एकच कॉल राहिला होता
म्हणजे आज किती झाले तुमचे कॉल
आज एक पनण नाही झाला
अच्छा माझा हा तुमच्याशी आता दोन ना
जरा
आणि दुपारला एक झाला
अच्छा
म्हणजे ते तुमचा मगाशी फोन नव्हता आला का तेव्हा ते पण मी त्यांच्याशी किती हम्म पाच मि म्हणजे सहा मिनिट बोललो मग माझे फ्रेंड लोक आले तर आमची बडबड चालू होती म्हटलं कसं रे बाबा तर राहू ते म्हणते तू फोन सुरू एका बाजूला हातात पकडून
हा हा हा
मी त्याला आधीच सांगितलं होतं का मी फोन ठेवतो बा हम नाही नाही म्हणते राहते म्हणते तोपर्यंत आपल्या शेकर होतील म्हण ते आवाज तर येईलच म्हणते आपल्याला
हो हो न तर आवाज आहे आवाज इथे
ठीक आहे बाबा म्हटलं
जात हम
नाही म्हणजे आधी सांगितलं तर आपला चांगला होऊन जाते नाही तर असं नाही म्हटलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीनी की कॉल केला आणि तू तिकडे बिजी आहे आहे की नाही
हम्म ते आपल्याला पण जरा वडच वाटत ना कि आपण कॉल करत आणि इकडे समोर बोलत त्याला फल्ली इग्नोर केल्यासारखं होते ना
हा मी त्याला दोनदा म्हंटलं दादा कॉल कर करू काय नाही नाही म्हणते राह द्या म्हण
ह् हा ते इग्नोर वून आठवलं
हाना
रात्री ठरवलं नव्हतं का आपण इग्नोर करायचं हाज कॉल आला होता दझ
काय म्हटला मग तो
मी आधी तर हसली म्हटलं यार म्हटलं याला एकदम म्हट एवढंच म्हटलं त्याची मेसेज नाही बघित तर याने डायरेक्ट कॉल केला
ह
कॉल आला तो म्हणते कुठे आहेस म्हणते तू कुठे आहेस म्हणजे म्हटलं म कलासला आहे मग त एवढं लवकर गेलीस का म्हटलं तू माहीत तरी असते का मी कधी जातो कधी नाही जात तू कुठे राहत म्हण मी कुठे राहतो तू माळेगाव मध्ये नाही ना राहत म्हणत त एऍब्रोडला राहतो म्हट लिथे ना राहतो ते म्हणे तू अशी नको बरच ज म्हते
हे हे
म वाट तू सरळ बोलाव का त तर आहे म तु कॉल केला म्हणते बोलू म्हणते काय झालं म्हणते तू अशी मेसेज का केली म्हणते काय? गेले म्हणजे म्हटलं तू म्हटलं इतकं इग्नोर केलं म्हटलं मग कसं मेसेज नाही करणार म्हटलं मला वाईट वाटलं म्हटलं त्या गोष्टीचं किंवा मला असं वाटलं ना की मी काय केलं म्हणून हा मला इग्नोर करत आहे
हो
तर मग ते म्हणे असं नाही म्हणे मी जर टेन्शन मध्ये होत मग म्हटलं सांगायचं टेन्शन त्याच्यामध्ये मला फ्रेंड आहेत ना मग फ्रेंड कशासाठी असतात
बरोबर.
सांगासाठी टेन्शन असतं तर सांग म्हटलं काय असत तर तर म्हणे नको म्हणे आता कॉलवर नाही सांगत म्हणे मी येईल म्हणे एखाद्या वळेस व वाशिमला तेव्हा भेटून म्हणते तेव्हा सांगत तुला म्हटलं मग कॉलच कशाला केला नव्हतू सांगायचं तर
हो मी पण आता ते ह गोष्ट बोलणार होतो
की यार असलेला तर पटकन बोलून जावं माणसाला मोकळून जावं ते अजून आपण म्ह आपल्या मनात माणूस समज माणूस विचार करत यार काय टेन्शन असेल त्याला काय नाही असं वाटते ना मंग मी म्हटलं या ठीक आहे जाऊ दे म्हटलं तू कम्फर्टेबल नसेल तर नको सांगूटला भेटून सांग म्हटलं तणे हो म्हणे मी भेट सांगतो. म्हटलं सांग बाबा तू काय टेन्शन मध्ये होत ते म्हटलं फुकट त्या काही सांगू नको म्हणलो खोट गिट मले आधीच पटत नाही. त म्हणे हो म्हणे अजून म्हणे मला माहिती होन तुला खोट पटत नाही म्हणे तुझ जे असलं ते तोंडावर बोललेलं पटतें म्हणे म्हटलं मग माहित आहे ना तुले कस येत म्हणे हा म्हणे
हो ना
सांगतो म्हणे मी म्हटलं मी तुला आता रिप्लायच नव्हते देणार म्हंटलं काहीच ते बरं झालं म्हटलं तू कॉल केला मी तुला रिप्लाय भेटत नसता म्हटलं एक वीक पण पण खरंच भेटला नसता काय म्हटलं नाही भेटला नसता म्हणलं तुला असं दोन तीन दिवस वाट बघा लावली असती म्हण जशी माझ्या मेसेजची मी या रिप्लायची वाट बघतो तशी
बरोबर.
हम्म तर मग हसत होत म्हटलं हसू नको म्हटल गोष्टी सिरियस घेत जा म्हटलं काही-काही
बरोबर इगो हार्ट झाला अस म्हणाला पाहिजे इगो हार्ट भाई मेरा
मंग म्हणे नाही म्हणे यार मी म्हणे असं म्हणजे असं टाळत नाही म्हणे मी पण म्हणे कामाच्या म्हटलं वा तुला जास्त काम आहे म्हटलं तूच एकटा काम कर म्हटलं
आम्ही अमेरिका मे बसला होत
हाव ना त्याचं तेच म्हणं झालं तसं की आपण रिकाम मेसेज करणार आहे म्हटलं तू आता काहीच बोलू नको म्हटलं तू समोरे ये मग बोलतो म्हणलं तू इथ पहिले पिठाई होते
बिलकुल बरोबर आ आधी हजसा नंतर गोडवा
पण नाही ना खरंच मी इतकं मनातून बोलली त्याला की मले वाईट वाटत यार खरंच
वाटते यार असं होतेच
मग अ ते मस्त ले काही नाही एकदम लाईटली घेऊते बस काहीच नाही असंच ती आली गेली
आमच्यामध्ये पण तेचयना, नॉर्मली जसं काही कोणत्याही कामात राहिलं तर आपणआय प ते, हे नाही का? आयब्रोज ते खालीवर आपण करतो. असा, असं मुनकी तरी खालूनवर आपण करतोच.
म्हटलं ना, आय कॉन्टॅक्ट तर होतेच.
हा.
तर तरी मॅसे
आता माझे पण फ्रेंडचे आहेत ना? आता मगाशी जे बस माझ्यासोबत नेहमी म्हणजे होते असं कुठे, म्हणजे असं नाही का? बाई प्यार हो असं. नाही का म्हणजे, बोलत तर नाही पण ते बरोबर समजून जातात. अस आता मॅक्झिमम फ्रेंड माझे तसेच आहेत की कंटिन्यू म्हणजे असं म्हटलं तरी हा भाई कॉन्टॅक्ट मध्ये आहे अस आणि आपल्याला पण चिल वाट ते पण भाई तू काही इग्नोर केला तर म्हणजे इगो हट झाला ना भाई
तेच त आणि माझे फ्रेंड्स असे चांगले आहेत बरं असे नाहीत. हे, हे नाहीत म्हणून, अण्णा. क्लास वर पण मैत्रिणी खूप छानयता.
चांगला आहे तसंच पाहिजे. सिल्डवाल आहे सगळं काम.
आण माझ्या, माझा स्वभाव त असाय की, मी जि गेल्याने मला तीथ शांत करमतच नाही, मला बडबड जास्तच आवडते.
चांगलय. चांगलंय, चांगलंय.
आता माहिती का, मी पहिले स्टार्टिंगला दोन तीन दिवस एकदम शांत होते, नॉर्मल. अन आता कुणी ओळखीचे नसतय, फर्स्ट डे असलं की कोण ओळखीच असते कोणाचे? कोणीच नाही राहत.
हो आणि कोणी बोलत पण नाही आ, कोणी बोलत पण नाही मला.
नाही बोलत. मग असं वाटते, बोलाव बोलाव. मग एखाद्या वेळेस मीच बोलल म्हटलं, ताई तुम्ही कुठे राहता? असं तसं चालू झालं बोलणं. मग बोलली आणि आता मी, मी जर सायलेंट बसली ना तर त्या काय म्हणतात साक्षी, तू का बर सायलेंट बसली आज? काही मूड खराब आहे का तुझा? कोणी बोललं का तुला? तू रागवूनस का? चालूच राहते त्यांचं. म्हटलं नाही, कोणी नाही बोलल म्हटलं. मी जरा विचार करत म्हणलं. ही तीन वर्ष झाली मी खाली होते.
हा.
म्हणजे काहीच नाही घरीच होती. अ बस असंच मामीमावशीकडे जाणं, मामाकडे जाणं, गावच फिरणं चालू होतं. मंग अ तेव्हा काहीच म्हटलं, जॉबचं काहीच नाही आलं म्हटलं अन आता म्हटलं ताई, दोन - दोन अ एंटरवू साठी कॉल येऊन राहिले म्हटलं. नागपूर वरून आला म्हटलं एक कॉल. अन एक म्हटलं वाशिमलाचय आणि एक अमरावतीलाय म्हटलं. मी विचार करत नाय म्हट जाऊ की नाही. क्लासेस पण चालू आहेत म्हटलं ऑनलाईन असते तर गेली असते. आणि ऑफलाईन चालू आहे ना. तेच मला तेच, विचारत होता मनल ताई म्हणे, किती पेमेंटय म्हणे? म्हटलं पेमेंटचं नाही विचारलं म्हटलं मी. पण एनजीओ मध्ये जॉब भेटणं, हेच मोठं असते म्हनलं. काम. कारण की लवकर भेटत नाही ना जॉब. एन जी ओ मध्ये पण हम, तेच म्हटलं विचार येत होता म्हनल आता. मग आता काय ते असते ना, कधी - कधी आपलं नशीब पण असं खेळते ना, आपल्यासोबत. कि तीन वर्ष काहीस नाही. नाही तर नाही, मग देते तर अशा दोन गोष्टी एक साथ देते की, त्याच्यातून आपल्याला एक निवडावं लागतय. अन हा, आण कधी कधी मग अस तेच तर. आणि कधी- कधी मग असं होत की, आपण जरी निवडलं आणि एक सोडून दिलं तर ते मग समजऊन एक तर ते अम् चांगलं होतय नाहीतर मग ते फसून जातय.
बरोबर
असं होतय मला त असं वाटतय की सध्या मला नको ते करायले कारण की मी जर आ च पैशाच्या मागं लागली तर मग मी इकडनं दूर चाललीच आहे स्टडी पासून मी स्टडी करणारच नाही वा हा मग ते एकदा माणूस पैशाच्या नांदी लागला की मग ते पहिले पैशा कमावायचच असते त्याला. ते स्टडी जात मग, म्हणून म्हटलं नको. जे आहे त्याच वेवर ण चालत राहा आता. जे आहे सुर
आणि मग आपल्याला मन पण नाही का? प्रत्येक आ याच्यावर वर ते एका माइंड मध्ये रिमाइंड होते. हे बाबा थोडे दिन रुका रेहता तो क्या हुआ रेहता.
वहितो
ते का तुमच्यासोबत
होते होते भरपूर वेळ होते असं
माझा सांगू का एक हा माझं पण झालाय की माझ पॉलटेक्निक होते दोन वर्ष तर मला करायच म्हणज आधी पॉलटेनिक करायचच नवती पण जबरस् मी ऍडमिशन केले डायरेक्ट सेकंड इयर घेतले व्यवस सि निकाली तीन सेम तो लास्ट सीम होता् सिक्स सेम मग माझी अप्रेनशिप पण सुरुवाती मायनिंगमध्ये आणि मला वेळ नव्हता मिळत आणि मी इथन माइन ची कंपनी आहे माझ्या गावावरून से सेव्हन झिरो किलो म्हणजे सत्तर किलोमीटर आहे.
हम् हम हं
सत्तर किलोमीटर आहे सत्तर किलोमीटर जाणे आणि सत्तर किलोमीटर आणणे म्हणजे वन फिफ्टी वन वन फिफ्टी जाणे येणे पकडा हा ठीक आहे तर मी इथंन सकाळीच निघत होतो. तर आणि त्या पिरियडमध्ये ताईला डिलिव्हरी झाली होती तर ताई पण माझ्याकडेच आली होती वन मंथ. नंतर आणि ते रा ते ना म्हणजे मॉर्निंग ला झालं तर रात्री तो सोपतो आणि सकाळी नाही. मॉर्निंगला तर मॉर्निंगला तर झोपतो बाळ आणि रात्रीला जागावतो म्हणून पूर्ण
हो हो बरोबर आहे हो हो हो हो
तर तो तोवाला हेडूल होता मग मग ताई वगैरे झोपून जात होती आणि तो मस्त भाई तू खेळत बस मग मस्त म म तर तो चालू होता मग तो तीन चार वाजता झोपून जात होता मग मी दोन तास झोप करून सहा वाजता घरून निघत होतो आणि आठ वाजताची जॉब इथनं मला दीड तास लागत होते. तिथे गेला अटेंडन्स शीट वर अटेंडन्स केलं. अ मॅन म्हणजे मग वर्कशॉपचे जे फोरमॅन राहतात त्यांना सांगितलं सर मे आया हु तिथन गाडी काढली की मग मेंटेनन्स ला जायचं मेंटेनन्स भरा पर्यंत मग मस्त जेवण करायच साडेबाराला मग तीन तास ब्लास्टिंगच टाइमिंग राहत होता स तीन पर्यंत. मग रूम मध्ये जाऊन ते का आपला. खाडा टाकायच्या आणि सुपसाप तीन तास झोप उठला की पुन्हा च दोन तास मीनटनन्स आणि पाचला तिथन निघून जायचं घरी इथपर्यंत कधी आठ होत होते आणि जर संध्याकाळी कधी ओ म्हणजे ओटी वगैरे राहत होती ओव्हरटाईम नाई का तर मला तर ओ टी अवलेबल नव्हती पण ते फोरमॅन म्हणेवडला आपला नैसर वगैरे तर मग तेला एक सुट ी देत होते. एका तासाची एक सुट्टी एक या दोन तासाची एक सुट्टी असा. हे दोन तास काम केलं तर एक दिवस तुला ऑफ हॅलो.
ह.
हॅलो. हॅलो. अरे हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. अरे हॅलो. हॅलो. हॅलो.